हॅलो.
हॅलो हा हो हो आवाज येतोय येतोय.
अच्छा काही नाइ आता बस लच होतय म्हटलं आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण कुठ कुठं गेलो त्याची जरा थोडीशी चर्चा करावी. तुम्ही कुठ गेल्या होत्या?
आम्ही फिरण्यात म म्हणजे अ कुठे आळंदी पंढरपूर असं अनेक देवस्थान बघितले पण गरमीमुळे कस जास्त फिरता येत नव्हत जरी बघण्यासारखे ठिकाण होते, तरी ऊन इतकं जास्त वाढले लय तिथे कडच की बाहेर निघण्याची इच्छाच होत नव्हती. तरी पण मुलांन मुलांच्या आग्रह खातीर आपल्या आलोत फिरून थोडंफार
नाइ नाइ पण या वर्षी खूपच उन हाय पण टेम्परेचर अं खूप म्हणजे खूप म्हणजे खूप ऊन नेम हो आणि या उन्हामुळे जास्त त अशी लांबची ट्रीप म्हणजे सहल नक
नकोच वाटते तिथल्या तिथेच कुठेतरी एखाद्या बागेत जाणं खे किंवा झाडा खाली जाऊन बसणं त्याच चांगलं वाटायला लागलंय म्हणजे
आणि शक्यतो थंड हवेच्या ठिकाणी वगरे असं जरा ब थोडं छान वा
हो बरोबर हाय थंड हवेच्या ठिकाणी पण यावर्षी काय झालंय आणखी पण पाऊस नाइ याय म्हणजे वाटतच नाइ याय जून महिना चालू झालाय, मे महिनाच वाटतोय अजून पण गरमी एवढी आतीच चं वाढत चालित
खूप हो खरंच गरमी खूपच वाढत चालली आहे. त्यामुळे आता आम्ही पण काय करतो? आता संध्याकाळच्या वेळेस असं बागेमध्ये वगैरेच जातो असं शांत असं खूप प्रसन्न असं छान वाटतं एकदम. आमच्या इथे असं छोट छोट्या छोट्या बाग भरपूर आहेत म्हणजे तिथे अशी खूप झाड लावली आहेत अशी छान-छान पाळणे अ बसण्यासाठी इतकी छान व्यवस्था केली आहे ना त्यांनी किती वाऱ्याची धुळू कु वगैरे खूप छान येते अशी की झाडं आल्यावर खूप छान आणि असं फ्रे एकदम असं मस्त असं खूप छान वाट
हा घरात कसं होतय आता स्लॅपची घरं शहरा जर आपण बघितली मोठी तर ते अ सिमेंटच सिमेंट काँक्रिटचा जाळचं तयार झाले, जंगल तयार झाले आणि त्या सिमेंटचे जे स्लॅपची घर आहेत ते तर इतकी तापताय ताफट कि म्हणजे घरात बसायची इच्छाच होत नाही अजिबातच आणि बाहेर पण तीच अवस्था म एखाद्या बागेत किंवा एखाद्या झाड भेटलं तर असं म्हणजे चांगलं वाटतय की हम्म काय करू आणि काय नक कोके वाटीत तिथून उठवण्याची च होत नाही.
नाही नाही हो हो खरंच पण आहे ना त्या बागेमध्ये जी हिरवळ आहे ना ते हिरवळीवर चप्पल न घालता चाललं ना इतकं पायाला असं छान वाटतंय असं एकदम व्यवस्थित मातीचा तो स् पर्श झाडांचा तो त्या पानांचा स्पर्श त्याच्यावरती पाणी वगैरे टाकलेला असतं ना त्या गवतावर ते खूप असं म्हणजे गार आणि खूप असं छान वाटतं असं पायांना पण असं काहीतरी आपल्या शरीरात तून उष्णता बाहेर निघ तेय आणि ते मातीतूनच माती चा सुगंध
बरोबर आहे छान वाटे हम्म बरोबर आहे, बागेमध्ये गे ल्यावर ते तेच लोकांना कळलं पाहिजे की जी वाढते उष्णता आहे, ज्या आपल्याला घरात किंवा शहरातम निघत नाहीये त्यासाठी झाड किती महत्त्वाची आहेत किंवा झा ड लावली पाहिजे हे प्रत्येकाला कळलं पाहिजे ना कि बाबा आपल्या दारात दोन झाडं लावली तर आपण किमान दुपारी त्या झाडाखाली बसू शकतोत निवांतपणे गप्पा मारू शकतो पक्षी येतील त्या झाडावरती अनेक गोष्टी आपल्याला नवीन-नवीन बघायला किंवा अनुभवायला मिळतील.
नाही आणि झाडं खरंच महत्त्वाची झाडांमुळे चांगला ऑक्सिजन मिळतो ना आपल्याला.
हम्म बरोबर आहे.
आणि ती झाड मेन म्हणजे ती झाडं लावून ती जोपासली पाहिजेत. चांगली ती मोठी होईपर्यंत त्याची चांगली वाढ घेतली पाहिजे त्याला खत पाणी व्यवस् दिली ना म्हणजे ते झाड पार भरपूर मोठे होतील नाहीतर फक्त लावणार हो फक्त वृक्ष हा तर पुढं काहीच
त्याच नंतर झाड जगलंय का मेले बघत नाही काळजी बरोबर आहे त्याची काळजी घेतली पाहि कारण ज्या वळेस खूप गरमी वाढते ना आणि आपण अस एखाद्या बागेमध्ये जातो त्यावेळेस आपल्याला झाडां महत्त्व. काय ते कळत आणि जे म्हणजे अ काय म्हणतो फॅन खाली कूलर खाली एसी खाली बसून जे सूख नाहीये तो काही वेगळाच आहे किंवा आपल्याला वेगळाच जाणीव होते.
हो खरंच खरच ती शुद्ध हवा कुठ त कु कुठचं मिळणार नाही अशी झाडाची जी शुद्ध हवा आहे ती.
आता बरेचसे जण नाहीतरी नाही का आता अ टेरेस गार्डन हो वगैरे म्हणजे. किंवा आपापल्या छतांवरतीच वेगवेगळी छोटी छोटी झाडं लावतात. त्याच संगोपन करतात त्याच्यामुळे काय होतं एकतर फुलं झाड लावली तर आपल्याला देवाला फुलं किंवा स्वतःला वापरण्यासाठी किंवा थोड पुरती तरी आपल्याला राहात आणि तेवढच स्लॅबची गरमी कमी व्हायला मदत होते ना तेवढच सावली
हो आम्ही पण आता हो हो मी आता आम्ही कुंडीमध्ये दुर्वा लावला होता आणि आता चतुर्थी होती त्या चतुर्थीला म्हणजे स्वतःच्या कुंडीतला दुर्वा काढून देवाला व्हाहिला
अच्छा तो आनंद वेगळा आणि तो दुर्वा पवित्र आहे नाहीतर आप पण आता कस बाहेर गेलो पायांनी तुडवलेला त्यात कचरा लोकांनी काय काय टाकलेला असतो आणि तेच आपण आणायच आणि देवाला व्हायचा. त्याच्यापेक्षा हम्म त्याच्यापेक्षा स्वतः करून लावलेलं आणि त्याचा परत आपल्यालाच उपयोग म्हणजे झाड असं आहे की आपण लावलं तरी आपल्यालाच त्याचे खूप सारे फायदे आएत, म्हणजे एक झाड लावलं तर नुकसान काहीच नाहीये उलट त्याच्यामुळे आपल्याला फायदेच फायदेत. फक्त एक सकाळ संध्याकाळ थोडंफार पाणी एक टाइम जरी घातलं, झाडाला लागतच काय फक्त पाणी घालायचच मेहनते.
हो झाडाला काय खत आणि थोडं पाणी घातलं तरी भरप पूर होऊन जातो. आणि भड भरपूर वाढ तात झाडं.
हो, आणि त्याचा फायदा आपल्यालाच होतोय.
झाडांची काळजी व्यवस्थित घेतली ना भरपूर वाढतात. घरामध्ये पण भरपूर झाडं वाढतात.
हो-हो बरोबर आय. आणि म थोडंसं उष्णता कमी व्हाय ला किंवा आताचं ब तलणारं वातावरण ए, त्या वातावरण जे बदलतंय ते फक्त आपल्या म्हणजे आपण केलेल्या कामांमुळेच वातावरण पण बदलत चाललंय, किंवा उष्ण ता वाढत चालले. प्रदूषणामुळे त्याच्यामुळे म्हंटलं तरी चालेल.
आणि अशी पाणी टिकवून ठेवणारी अशी झाडं आहेत ना ती लावायला हवीत. म्हणजे जमिनी तेना अशी ती मुळांमध्ये पाणी टिकून राहील. अशी झाडं भरपूर सगळ्यांनी लावायला पाहिजेलत. पाण्याचे हो.
दिवसातून एकदाच पाणी येणार. दिवसभर त्याच्यातच मग आपल्याला भागवत त राहायचं, किंवा साठवत त्रायचं पाणी.
नाई-नाई-नाई हे आत्ताचं झालं, पुढच्या पिढीसाठी पण उप उपयोगाचं आहे ना ते. म्हणजे त्यांना पण झाडं लावायची झाडं वाढवायची झाडां ता काय उपयोगे हे त्यांना पण
कळलं पाहिजे. हां की बाबा अ चे काय म्हणजे निसर्ग हय तो निसर्ग बदलण्यासाठी आपण जबाबदार आय त तो सुधरवायला पण आपणच जबाबदार झालं पाहिजे हाय की नई म्हणजे आपल्यामुळेच निसर्ग सो धरला पण पाहिजे. त्यासाठी झाडं लावणं किंवा प्रदूषण कमी करणं, सार्वजनिक वाहतूक जे आहे वाहनं चालवणं. कमी करणं. सार्वजनिकचा वापर जास्त त करणं
हो, खरंच आहे ते.
हां त्याच्यामुळं
सगळ्यांनी पुढाकार घ्याला पाहिजेल झाडं लावायला. मग मी ते म्हणते प्रत ते घरातून सगळ्यांनी जर झाडं लावली तर किती प्रकारची झाडं लागली जात
हो हो, काय आपल्या आता आपण बघतो बाजारात केलोत तरी भाजीपाला आणायला गेलो फळ आणायला गेलो तरी तेवढ्या चांगल्या प्रतीचे म्हणजे पूर्वीच्या काळी जसे मिळत होते तसे आता मिळतच नाही सगळे फवारण्या केलेलं आणि कारपेट मध्ये पिकवलेलंच मिळाय लागलय.
हो आणि ते झाडांना पण काहीतरी इंजेक्शन वगैरे देऊन काहीतरी कलर आण
हो हो बरोबर ये कलर आणताय आणि तेच आपण खातोय त्याच्यामुळे पण आपलं शरीर पण बिघडत
हो तिथे असे पदार्थ अशी ती फळ भाज्या पल फळभाज्या खाणं आपल्या शरीराला हानिकारकच ये ते
हो बरोबर ये भेसळ जास्त प्रमाणात वाढत चालय.
कुंडी मध्ये टेरस वर झाड लावलेली ती आपनं असे की गॅ गॅरंटीनी खाऊ शक
बरोबरये काहीच नाय बाबा थोडस येऊ देत पण ते आपल्या शरीरासाठी चांगलं असू देत कारण आता शेतकरी काय करतोय उत्पन्न वाढवण्यात त्या मागे लागलाय आणि ते उत्पन्न वाढवण्यासाठी तो पाहिजे तशा फवारण्या करू लागलाय.
हो बरोबर ये.
हा आणि तेच आपण खातोय त्यामुळे आपलं पण शरीर बिघडत चाललंय. हूं हूं म आण कि जेवण वगैरे झालं.
हो जेवण वगैरे झालं तुमचं
हो झालं आज उप उपवास असतो त्याच्यामुळे आज काय जेवणाच नाय काय एखादशी सध्या अधीक महिना चालू ना ह त्यामुळ आज तर काय मंदिरात त्याच्यात गर्दी ससेल लोक ऊन म्हणत नाहीत. भक्ततीच्या ह्याच्यामध्ये होऊन त्याच्यामुळे ऊन तानं काय लागत नाय लोकांना
जातातच आणि ह हरी पाठ आणि पांडुरंगा च दर्शन घेतल्याशिवाय त्यांचे एकादशी
पूर्ण होत नाही ठीक आहे ठीक आहे आपला वेळ झालेला आहे तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं.
हो हो मला पण तुमच्याशी बोलून खूप छान वाटलं चालेल चालेल हो हो ठीके ठीके ठेवुयत ओके ओके बाय.